आणि
हा
आता येतोय आवाज
येतोय पण तुमचां ते बॅकग्राउंडचा जो आवाज आहे ना मुलांचा आवाज तो खूप येतोय त्याच्यामध्ये
हा, आता येत नाही ना.
हा, नाही येत बोला.
हा बोला.
हम्म, म्हणलं कुटुंबाबद्दल म्हणजे जे प्रत्येकाचं महत्व काय असत त्याच्याबद्दल बोलूया.
हा, हा, बोला की ऐकते.
हम्म, कुटुंबामध्ये प पहिलं तर म्हंटलं तर मूल्य म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये प्रेम, विश्वास, प्रामाणिकपणा. त्याग, सहकार्य, संयम. कृतज्ञता याचा याचा मोठा हे असतं. आपल्यामध्ये
हम्म ते तर आहेच. म्हणजे त्या पोरांना सांभाळणं पण एक खूप मोठ कष्ट आहे. हॅलो, तुमचा आवाज येत नाहीये.